हॅलो
हॅलो हा हो येतो येतो
आता काय काम करतायत
आता हे दूध गरम करतय मी
दुकता आहे म आज मिटिंग होती ना
मीटिंग आहे ना ते पनीर बनवायचंय ना त्याच्यासाठी दुध गरम करतय
मग साहेब लोक आलेत का नाही
हा आले ना सर य पो झालेेत यथ मॅडम येव राहिल तर रस्त्यात येथीलथ दोन मिनिटात तुम्ही नाही आलाता
नाही ना आता मी पण निघले मला थोडा वेळ लागला यायला
हम हम
अ मलती भांगिन ते आलेत का
ते आसर् हात येते ते
असं आणि ते आच नाही ते साहेब लोक अ
तुम्हाला गाडी नाही भेटली का अजून
क ना पाय पाय चालू आहे पाऊस य त पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पाय पैसे येतोय आम्ही किती वेळ लागल मिीटिंग सुरू व्हायला दहा एक मिनिट लागतील का आणि सर कशाबद्दल विजिट देता येते
आपलं ज बाय प्रमाण दुधाच जे हे आहे ना प्रोडक्ट याच्यावरती त्याच्यासाठी
ओके चाल चाल चाल करते मग मग, परत कॉल नाही का?
हो, चालेल. चला.
एकवीस मिनिटाच बोलनं जातं.